बाबा जो मी हे फोन व माय काम करतो जाय. झोपून जाय मी येतोच ना दहा मिनिटात येतोच जाय जाय बा शहाणा आहेस तू. हॅलो!
हॅलो! हा हा बोला!
काय चालूय
काहीनी प बस आता झोपायची तयारी होती म्हटलं झोपा आता म्हटलं तुमचा कॉल आला
हो काय
हम्म हम. बोला काय म्हणतीुला झोपला नाही वाटते अजून.
हो का
हा तुमचा मुलगा झोपला नाही म्हटलं अजून आवाज येतय
नाही झोपला नाही तो
हा हा तेच तर म्हटलं आवाज आलावता मला
हम्म
ह काय मिनट म सग
हम्म
काय म्हणता म्हटलं सांगा म्हटलं अजून
काही नाही
ह
ह सांगा ना तुम्ही काय चालू आहे तुमचं
बस काहीतरी नाही भा आमचं आता
मुलंही काही सुचू देत नाही आता इतके वाजले तरी झोपून नाही राहिला
नाही ना झोपण घेेत मुलांना तेच तर म्हटलं मी आवाज ह आवाजला
त चालूच ठेवतात काही काही
हो
शांत तर थोडीशी नाही
काही ड्रॉइंग वगैरे लावून द्यायचं ड्रॉइंगमध्ये गुंतून ठेवायचं त्यांना
ड्रॉईंग मध्ये.
आपले हे असतात ना आपले टाकाऊ वस्तू असते आपली टाकाऊ वस्तूपसून एखादी टिकाऊ वस्ू कशी बनवतो आपण
हे मग आपण श आपल्याला शिकवा लागेल ना ते स्वतः थोडीच करणार
नाही ते मुलांना कशी आवड असते मग आपण काय करायचं
आवड तर असतेच पण मग त्याच्या जवळ बसून राहाय लागते ना आपले दुसरे काही काम नाही ठेवत ना आपल्याला टाईम आपल्याला स्वतःसाठी टाईमच नाही ना
हा नाही नाही एक आयडि सगतेो मी तुम्हाला माहिती आहे का अ आपली बॉटल असते ना आपली याची विसलर्या ते. बॉटल कायं दोन बटला दोनिं तीन चार जेवढ्या बटल असल्या क तीन चार बटला घ्यायच्या. आणि ते काय करायं माहि ते का सध्याच्या समोरं ोक असते ना आप समोर डोका पाहायं आणि त्याच मागं टोका पाहायं थोडं े दोन्ही असं गोल करून घ्यायच म्हणजे ते फक्त. गोल त्यातून म्हणजे असं समोरच टोको कापला आणि मागचं टोकोय कापलं म्हणजे ते गोल झालेला पूर्ण. ते मग. तीन चार बॉटलला घ्यायच्या तीन चार बॉटल तहच करायचं समोरं टोक कापायचं मागचं कापायचं आणि ते एकामध्ये एक फसून द्यायचे. एकामध्ये फसवल्यावर त्या अशी चांगली लांब होतात ना त्या अशा.
हो
मग ते काय करायचे आपली दार असते ना आपल्या दाराला टेपणी चिटकून घ्यायच्या दाराला म्हणजे अ अ थोडस अ थोडस असं वेगं म्हणजे आपण कसं पाणीगरे टाकलं कीं खाली येत म्हणजे बॉल टाकायचा त्यातून. म्हणजे वर समजा वर त्याच्यामध्ये बॉल टाकायचा आणि खाली याच्यामध्ये बॉल हे ठेवायची आपली बकेट वगैरे काही खाली आणि दोन. ती बॉल घ्यायचेो तीन बल घ्यायच्यामध्ये मुलां काय सांगायं टा याच्यामध्ये बॉल याच्यामध्येॉ टाकका क तो बरोबर त्याच्यामध्ये. खाली यायचा येथे आणि तो बकेट मध्ये पडते मग.
ते पाण्याचे कामं सांगले तर पाणीच सांडवत बसती एवढे त्यांना डॉक्टे आहेत का हम्म एवढे शांत मुलं नाही
बॉल बॉल घ्यायचे बॉल बॉल टाकाय त्याच्याम दाराला लावायचा आपल्या दाराला दारा असे ना आपल्या दारां लावायचं असं आणि त्याच्यामध्ये बॉल टाकायं ते कसं ते बॉटलचं थोडी मोठीच असे तर ते बॉटलच तोंड समजा तसं ते मण त्याच्यामध्येदून बॉल...... हा बॉल सहजच निघते त्याच्यामध्ये सहज निघते बॉल छोटा वला बॉल टाकला सहज निघते हे चार पाच कलर कलरचे बॉल घ्यायचे त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिस चालू ठेवायचे त्यांना थोड्या वेळ अर्धा तास एक तास दोन तास कशी म्हणत त्याच्यामध्ये थोडे उजून राहतात असं रोज काहीतरी वेगवेगळं नवीन नवीन करून पाहायचं मुलांसाठी
हम्म
करा म्हणा म्हणजे कसं थोडा वेळ झा त्याच्यामध्ये ते काही ना काही खेळत राहतात ना आता कसं आहे माती पाणी वगैरेच्या पेक्षा खेळल्यापेक्षा मग ते ते बरं आहे ना
हो हो
हम्म... आता शाळेमध्ये ऍक्टिव्हटी सांगतात ना काही की अशे मुलांना लहान मुलांना बनवून आणायला....
हो ऍक्टिव्हटी चालूच असतात शाळेमध्ये..
हा शाळेत असतात माझ्या मुलांना माहिती की हे सांगितलं होती.... अ आपल्या मातीपासून ॲप्पल वगैरे बनवायचं मँगो........
हो मातीपासून मातीपासून फळे तयार करायचे....
हा बनाना वगैरे तर मी दिलं होत त्यांना बनून... म्हणजे तसं आधी मलाही माझ्या लक्षात नव्हत आलं ते की बा आपण हे मातीपासून कसं काय बनवणार समजा....
हम्म नाही बनतात मातीपासून मातीपासून बनवले.... मस्त बनतात कोणी कोणी क्ले पासून.... तयार करते शाडूच्या मातीपासून तयार करतात....
हा हा ते माझ्या लक्षातच नव्हतं आलं म...
पण एकदम खास होतात तयार....
हा हा ते कसं त्याला माती चांगली चोपडी वगैरे माती पाहिजे ना मग अशी कसं त्याच्यामध्ये..... खळे वगैरे नाही मातीगैरे अस त्याच्यामध्ये....
नाही मग त्याची... स्पेशल माती असते ते शाडूची माती असते ना त्याचे एकदम खास जमतात
हा...
म्हणजे असे चोपडे चांगले आणि तुटत फुटत पण नाही...
हा हा म्हणजे विकत आहे विकत भेटे...
जे आपल्या काळ्या मातीचे आपण केले तिथे...
उलत उलत ते हा उलतात ते... पाणी वगैरे नसल मग ते ते मुदाना हे होतात ते ऊल पकडतात मग ते.... मग हे ही माती विकत भेटती का मग
ते शाळूची माती भेटतना पशा
हो का?
ते आमच्या शाळेमध्ये चांगलं होत गणपती तयार.... फराळाच्या वेळेत शाडूच्या मातीचा गणपती तयार करा...
हा हा..
अं हे फळ तयार केल्या जातात... ते शाडूच्या मातीचं म्हणजे एकदम चांगलं काही तयार केल्या जाते..
हा हा..
गणपतीच्या वेळेस प्रदूषण हो.. टाळण्यासाठी ते शाडूच्या मातीचा घरीच तयार करा आणि... आपल्या घरी दहा दिवस पूजन करा आणि घरीच त्याच विसर्जन करा
हा हा
नदीमध्ये विहिरीमध्ये त्याचं प्रदूषण होत नाही मग तस आता नदीमध्ये आपण मूर्तीच विसर्जन केलं की त्याची किती मूर्त्या तशाच राहतात ते विरगळत नाहीत पाण्यात
हो हो
इथं तिथं पडतात मूर्त
हो हो
देवाचा अपमानच होते की नाही म्हणतो
होा हा
म्हणून ते असे आमच्या शाळेमध्ये असा कॅम्प आला होता तर ते सांगत जात की चाळूच्या मातीचे तयार करा घरीच प्रदूषण टाळा आणि त्याच विष विसर्जन आपल्या घरीच आपल्या बकेटीत पाण्यात घेऊन विसर्जन ते बाद फेरघडते
हा हा हा आणि एकदा गणपतीच्या वेळेस याला गेलो होतो ना गावाला गेलो होतो आम्ही तिकडे आम्ही असस्त नी येत होतो तेव्हा ते रस्त्यावर माह ते विसर्जनासाठी मज कसं शहरात वगैरे नदी वगैरे तला वगैरे नस ात ना तर मग ते शहरातल्या लोकांनी काय केलं होतं ते पूल आपल्या पुलावरच ते मूर्त्या ठेवलेल्या होत्या तिथं म्हणजे पुलावर विसर्जन नाही केलं तसंच त्या पुलावर मूर््याेवून दिलेल्या होत्या आणि आम्ही पावसाळ्याच्या दिवसात गेल होतो तेव्हा पावसा्यात मग त्या काही चे हात तुटलेले कुलाच काही तुटलेलं अस ते अशा मूर्तीथ ते पाून त असं वाटत होतं की बा्पा याचा विडिओ काढा अस दाखवाी बापा त किती अपमान समज तुम् देवाची दहा दिव भक् करताय आणि मग पाव सगि ते अवमान होते त्यावता हा कुठे फेकून देतात त्याच्यापेक्षा मग काय करायच नाही आपल्या ज विर्ज होत घरातच राह द्यायची मग घरात राहिली तर काय होते मग त्या तिच शेवटी देवाचीच मूर्ती आहे ना ती
पुढच्या वर्ष पुन्हा हे पूजन केलं तर
पावसाळ्यापर्यंत ठेवून द्यायची ती आणि पावसाळ्यात मग आपण कसं एखाद्या कुठे जर गेलो आपण समजा पावसाळ्यात नदीला वगैरे पूर येतातच ना मग मग तेव्हा तेव्हा विसर्जन करायचं त्याचं तोपर्यंत घरात राहिले तर काय होते मग शेवटी देवच आण तो आपण देवाला तर घर ठेवतोच ना आपण देवाची भक्त तर करतोच ना आपण मग तोपर्यंत घरात ठेवायचं आणि मग नंतर जेव्हा पावसाळा लागला पावसाळ्यात मग पूर वगैरे येतात नदीला मग जिथं नदीला पूर वगैर दिस आपण गेलो समज एखा्यािकाणी मग तिं ते विसर्जन करायं त्याचं तो पताना घ्यायचं कसं इथं रस्त्यावरच टाकून दिलं फेकून दिलं
लय तसं म्हणजे प्रदूषण होतेच ना हे गणपतीच्या वेळेस आपण पाहत नाही का हे ट्रॉल्या भरू भरून कचरा फुलं हार दुर्वा अन हे गणपतीच्या मूर्त्या ते सगळ किती दाटते त्याच प्रदूषण होते ना आणि किती त्याच मग प्रदूषण झालं की ते बातमी दाखवतात की इथे इतक्या मूर्त्याचा मात
हा म्हणजे आपण आपण स्वतःच स्वतःच तयार करायच स्वतःच प्रदूषण करायचं आणि स्वतःच बिमार पडायचं आणि स्वतःच आवतच दुसऱ्यावर मग जेपून द्यायचं की बा अ यांनी हे असं केलं आणि याच्यामुळे हे प्रदूषण झालं म्हणजे आपलं नाव त्याच्यामध्ये यायचं नाही पाहिजे तर आपण सगळं त्याच्यात कारणीभूत
हो
सगळं आपल्याचमुळे झालं आता कसं आपणच रस्त्यावर फेकून देतो ना.
मला असं वाटत की आपण आपल्या घरीच आहोत. ते शेडूच्या मातीचा गणपती थोडासा लहान तयार करायचा. आणि पूजन करायचं आणि घरीच विसर्जन
हा घरीच म्हणजे एखाद्या बकेटमध्ये पाणी वगैरे घ्यायचं. आणि समजा मोठ्या ड्रम मध्ये पण घेतलं तरी चालेल. म्हणजे जेवढा आपल्याला गणपती ह आकार जेवढा आपल्या गणपतीचा आहे हा तेवढा.
फुलं दुर्वांचे हार ते आपल्या घरातल्या कुंड्यामध्ये टाकले शेतात टाकले तर
पण नेऊन टाकले तरी चालतात हो तयार होते त्याच हा बरोबर आहे. हम्म असं नियोजन करायला लागते मग समजा.
म्हणून तर मंग हे. जे नास्तिक लोक आहेत तेच म्हणतात तुम्ही एवढे पूजा करता दहा दिवस करता ते कर दान किती. एवढ्या वरून कोणी टाकून देते फेकून देतात गणपतीची मूर्ती कोणी कुठे टाकून देतात म्हणजे त्याचे हात मुळे नसतात त्याचे
हा हा कोणाच्या पाय पाया प पाया खाली येतात ना मग समजा आता नदी किनारी फिरायला जातात मग. समज तिथ पडलेल्या जात ना मूर्त्या मग त्या पादळी जात ना म्हणजे त्याच्या आपण पाय दिल्या सारख होत. ना ते हा म्हणजे अपमानच होते ना तेव्हा. देवाचा अपमानच होतय तो तर त्यापेक्षा त्याच ना करता समजा घरीच विसर्जन करा जर तुमच्या ज विसर्जन नसेल होत तर तो पावसाळ्यापर्यंत ती मुर्ती ते घरातच जपून ठेवा आणि जेव्हा पावसाळ्याला सुरवात झाली एखाद्या नदीला पूर वगैरे येताना दिसला किंवा अ तिथं तलाव वगैरे असतात तिथं पण त्या तलावात पण पाणी येत पावसाळ्यात मग त्याला तेव्हा तेव्हा पण विसर्जन केलं तरी चालते. असं मला वाटते ब नाही ना असं करायचं हम्.
चालते ना तसं केलं तसं पण केलं तर चालते पण काय आता कोणाला काय चांगलं नाही जात ना कोणा कोणाला संदेश देसाल.
हो सर्वांपर्यंत आता या माध्यमातून तरी या या फोनच्या माध्यमातून तरी सगळांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटते.
हो हो.
बरं ठीक आहे मग.
ठीक आहे म.
हां ठीक आहे म.